हॅलो?
एवढं कमी झालं ना समजा- तेवढं कमी पेमेंट येतय तेच.
हा. श्रुती काय करती म्हणलं? हॅलो? आ?
हॅलो?
झोपलेली ये.
हाव का? शाळेत गेलती का?
नाही ना, शाळेत कुठ गेली मग, तिला उलट्या- उलट्या झाल्या, डोकं दुखत होत लई.
का उलट्या झाल्या?
पित्त झाले, काल मस्त खाली होती.
ते एक मस्ता वाटली.
हॅलो. हॅलो? हॅलो? हॅलो! हॅलो! हॅलो! लयच होतंय नेहा हॅलो!